हम्म हे का ग तुला जरा जरा का आपल्या ना म्हणजे आम्ही पण मित्र म आपल्या जे मैित्रिणी वगैरे आहेत. ते आणि आपले घरामधले म्हणजे मम्मी बहीण असमसं जेंटस कोण म्हणजे म्हणजे पुरुष जे असतील त्यांना मी घेणार नाही. फक्त महिला महिलांची सहल काढली म्हणजे आता पावसाळा चालू होतय ना? मग त्या पावसाळ्यामध्ये त्या पावसाळ्यामध्ये आहे का ना म्हणजे अ पावसाळ्यामध्ये म्हणजे आपल्याला अस धबधबा वगैरे बघण्यासाठी पावसाळ्यामध्ये आपल्याला फिरण्यासाठी असं कोणतं ठिकाण वगैरे आहे का तुझ्या ओळखीचं जिथे आपण जाऊ शकतो?
हम् रस्त राे भरपूर तनच्या आणि तिथे मग जाऊया आपण
हम्म तेच म्हणलं तुला विचारवं म्हणजे जिथ कोण असं ओळखीच वगैरे असेल म्हणजे आणि जवळ पाहिजे आपल्याला लांब नकोत.
जवळ असेल मग तुला मी सांगते जरा थोडं विचारून.
हा तुम्हाला सांगा संध्याकाळी अजून दोन तीन दिवस. आहेत हा तू पण येणार आहे का? बघू माझं तुला काय सांगता येत नाही काय नाही म्हणजे एका माणसाला हजार रुपये काढले.
होय
हाे जेवण नाश्ता फक्त आपण करून जायचं. जेवण वगैरे तिथं असते.
होय होय चालून जाऊया.
हां चालत आहे हां ठेवू मग?